हॅलो, येतोय आवाज?
हॅलो.
हा. येतोय आवाज. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा येतोय आवाज. हा.
हॅलो,
हा येतोय आवाज? हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा. येतोय का आवाज? सुरू झाला. हॅलो.
हॅलो.
हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा येतोय आवाज? हॅलो.
हॅलो.
हां हॅलो. एक हर एक हा म्हणजे तुम्ही.
स
काही नाही आज वातावरण झालंय आमच्याकडे छान पावसाचं. हम. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. हॅलो. चल हॅलो. कधी झाल. नाही ग. पण पाऊस चालू झाला न इथे. तिकडे पाऊसय, का? हम्म, हम्म. आणि जोरात म्हणून
हॅलो.
बर, दहा- दहा मिनिटात. बघतो, मी वाईट प्रॉपट नाही तर ह्याला. तसंच नाही जात.
मॉलला. ह, चालेल- चालेल.
माझी इच्छा आहे. तुझं सांग.
हॅलो, हां. येतोय. ह. हां.
हॅलो.
हा, हा.
छान, वाटतंय. ते आवडीने खात असतात. सोमवारीे आपण याचे पराठा देऊ शकतो.
अच्छा, हां.
ते एकदम आवडीने
हो, ना. आणि इडलीमध्ये काही टाकू शक
हा, पनीर - पराठाचा रोल करून
हा.
आ. हो. झा हा, हा. आवडतं मुलांना ते.
हा, हा.
भाजी टाकून
हा.
या प्रकारची पदार्थ
ह. तेच, ना. आरोग्याला
गुरुवारी छान असं शकतो पण आपण पण दूध अ अस पालेभाज्या म्हणा. ह. बटाटा किंवा मग त्या प्रकारचे छान असं, टाकून त्यांना, भाजी - पोळी देऊ शकतो.
हा, ते भाजीपोळी पण त्यांना थोडी सवय लागण्यासाठी. ह.
चार दिवसा पास्ता किंवा नूडल्स नवीन करून करून देतो.
हा हा ते त आहेच म्हणजे त्यांना आवडेल तस
त्यांना पास्ता मध्ये गव्हाचा पास्ता अ दिले जातो. उत्तम असतो तो आरोग्यासाठी खूप चांगला असेल.
हा तच ना त्यात भाज्याही टाकून देऊ शकतो. हां हा टाकू हा हा तेच न हा हा वेगवेगळं म्हणजे त्यांना हेल्दी पण
शनिवारी आपण त्यांना सँडविच किंवा म
हा
मटर इडली चटणी करून त्यांनी पटाटे काकडीचा बॅटर लावून केलेले सँडविच असे नवीन पदार्थ मुले ही खुश होतात आणि ते आवडीने ही खातात. शनिवारी सहसा त्यांना हाफ टिफिनच असतो.
हां म एक कंच टिफिन
त्यामुळे आपण त्यांना टिफिन जे नसलं मुलांना आवडत पण आपण त्यांना स्नॅक्स म्हणून काही बनवून ते पदार्थ ही बनवून देवू शकतो त्या सोबत त्यांना हा टिफिन मध्ये हा सुका मेवा सुका मेवा मा ते काजू बदाम हे त्यांना अधूनमधून टिफिन मध्ये देणे खूप गरजेचे आहे कारण मुलं त पदार्थ घरी आवडीनी खात नाही ते स्कूलला सोबत पण सोबत ते एकत्र बसून खात असतात त्यामुळे त्यांना हा पाहिजे ते बघताना ते आहार ही मिळतो.
बाकी काय चाललंय.
त्यानंतर आपण त्यांना अ भाजी पोळी ही वेळच्या वेळी खायला देणं योग्यच आ कारण सफरचंद, केळी झाल डाळिंब द्राक्षे
हां
हा कापून देण्याऐवजी त्यांना आख्खे दिल्यास हा स्कूल मध्ये जास्त वेळ टिकते. आणि ती कापून दिल्यास काळी पडतात.
हां कापून दिल्यावर फळं काळी बरोंबर
परत मुलांना आपण मखांना सुद्धा देणे गरजेचे आहे कारण
हा
काही मुलं
प्रोटनयुक्त पदार्थ खात नाही त्यामुळे आपण त्यांना मखाना हे भाजून आणि त्यावर चव येण्यासाठी नुसतं तिखट घातलेले मखाने मुलांना दिले होते खूप खुपारे आवडीने
हम
त्या आणि त्यांना पोषणही मिळते आणि त्यांना ते वेगळं वाटत. छान आवड ते खातात
आवडी त पण खाल्लच पाहिजेणी ह
पण आपण त्यांना ते काय त्यांना हॉलिडेज असत. त्यां काही असते रोज रोज मुलं भा
हो भाजिचं, हो बर
बाहेरच त्यांना जास्त आवडत, पण बाहेर दिल्यानंतर मुलांना ते पटकन पचत नसल्याने ते आजारीही पडतात, आजारी पडले तर आपल्यालास दवाखायात खर्च टाकतो आणि त्यांचे भाग घेतात. त्यापेक्षा आप
हम्, हां, हा.
शक्यतो सेट बडा वडा पाव झालं बला
हा.
मिसळ पाव चाल त्यानंतर त्यांना डोसा, सँडविच. पिझ्झा, बर्गर या सग आपणधा आप ह आप त्यांना फार शिकायला टाकतात, आणि त्यांचा पो म्हणजे त्यांना काही चुकीचं होते ते काय ना आणि आपण त्याची भाजीहाड करतो ते
हम्म.
एक प्रकारे आहार त
हो ना. तेस त. त आहेच हम, हां छान, भरपूर ऑफश
तर आपण त्यांना स्टीलच्या एक एक बॉक्स देणे गरजेच आहे.
पनीर, चीज, आवडतच मुलांना जास्त. हम्. थोडा ऍड
ातगचला नाही पाहिजे त्यावेळे पाणी कार तस जर आपण के का का तयार कर खूपच चगपवतात स का खूप शकता एक बजे
छान वाटलं. छान वाटत सगळ ऑप्शन ऐकून, हॅलो.